हॅलो
हॅलो
नमस्कार ताई.
हा नमस्कार ताई येतोय आवाज?
हो हो येतोय तुम्हाला येतोय आवाज? हो हो. हां हां कशा आहात तुम्ही?
हां ताई मस्त आहे मी.
हो हो बाकी आज आपण एकत्र कुटुंबावर बोलूयात मग.
हो हो चालेल चालेल ताई बोला.
आता कसं एकत्र कुटुंब आणि विभ विभक्त कुटुंब असे दोन प्रकार असतात.
हो हो.
ह आमचं तर एकम एकत्रच कुटुंबय. तुमचं कसं कुटुंब एकत्रय का विभक्तय?
अ आमच विभक्तच आहे आम्ही म्हणजे एकत्रच होतो अगो गोदर पणं कसं सर्वीस मुळ अ दुसऱ्या गावी राहतोय ना.
हा हा हा हा.
त्याच्यामुळं विभक्तच म्हणायचंय.
हम्म.
हम्म.
एकत्र कुटुंब तरी आमच आठ माणस आहे. सासू सासरे जाव भाया त्यांच्या मुली
हं हां. मग अ मोठं कुटुंब आहे की तुमचं.
हो मोठं कुटुंब आहे.
ह अ मग तुम्ही सगळे खेळीमेळीन राहत असतान.
हो.
आणि कसं एकत्र कुटुंब असलं की सण उत्सव काही असं वेगवेगळे कार्य क्रम वगरे असेल तर खूप एकमेकांना हेल्प होती ना.
हेल्प होऊन जाते हो कस आपण संस्कार मिळतात ना आजी आजोबांचे. उत्तम संस्कार मुला मुलांपासून
हो आजी आजोबांचे संस्कार महत्त्वाच, आजच्या पिढीला आजी आजोबांचे संस्कारच जास्त त महत्त्वाचे आहेत.
हो ना.
हं.
कामं पण विभागली जातात.
हो.
पत म स काही संकट वगैरे आले तर, मग तेव्हा पण आपल्याला म्हणजे सहाय्य मिळत एकमेकांच तो सुद्ध खूप मोठा पॉइंट य हम्म. हो ना अस तुम्ही खूप असं एकंट पडलं सगळं म्हणजे तुम्हालाच करावं लागत अस सेना किंवा म्हणजे कोणी तुमच्या असेन.
कसं ताई सासू सासरे वगैरे नाहीत मला.
हा हा हा.
त्याच्यामुळे मग जाऊबाई वगैरे आहेत गावाकड त्यांची पण मो मोठी फॅमिली आहे त्यांचे पण दोन मुलं वेगवेगळ्या ठिकाणी असतात जॉब साठी.
हा हा हा.
मुलगा त्यांच्या सोबतच असतो हा. हम्म आणि आमच्या घरा आहे हा हा बोला. बोला बोला.
आलुकडे कसं म्हणजे विभक्तच कुटुंब, आपल्याला जास्त बघायला मिळतं आता. जास्त हम्म कारण प्रत्येकाला स्वातंत्र पाहिजे.
स्वातंत्र्य पाहिजे प्रत्येकाला.
ळत ना
हां.
हे निर्णय जास्त महत्वाचे असतात, परत मतभेद पण जास्त होत असतात.
हो.
म्हेणजे जसे फायदे आहे तसे म्हणजे खूप सारे.
तोठे पण आहेत जस स्वातंत्र्य मिळतं, तस स्वातंत्र्यावर. म्हणजे उपयोग नाही, कस पण स्वातंत्र म्हणजे. उपभोगता येत नाही, व्यवस्थित त्यांना त्यांच्यातच दोघात भांडणं वगैरे होऊ शकतात ना. पण आहे तो मेन तोटा आहे तो विभ कुटुंब पद्धतीचा अं एकत्र असलं तर. कस घरातले मोठे माणस दो लोकांना पण समजून वगैरे सांगतात, लेकरांना चांगलं संस्कार देतात. हां.
म्हणजे आपण जरी बाहेर जॉबला बसतो, आपले आपण निश्चिंत राहतो का आपले मुलं आहे सांभाळायला.
हो चिंता राहत नाही बरोबर आहे ते ताई तुमचं. म्हणजे तुम्हाला काय फायदा होत होता याचा म्हणजे. एकत्र कुटुंबा पद्धतीत म्हणजे, काय समाधान मिळतं म्हणजे असं काय काय अजून म्हणजे. चांगल्या गोष्टी खूप आहेत, तशा पण तुम तुम्हाला व्यतिरिक्त. ते काय अनुभवायला मिळतं असं.
म्हणजे आमची काम बीभागनी होते.
हा हां.
येतोय का आवाज ताई?
पण तुमच बॅकग्राउंड ला थोडं हे होतेय येतोय आवाज तुमचा. हो हो येतोय आता येतोय.
हा हा. मुलांवर संस्कार पण होता. मोठ्या आजीपासून छोट्या छोट्या गोष्टी. संस्कार भेटतात.
म्हणजे कस सकाळी तुम्हाली तुमच्या मुलांसाठी वगैरे. काय हेल्प मिळती आजी आजोबांची असं.
हा हा तेच सांगते ना मॅडम मी. मी तरी बाहेर गेली, ना आता ट्युशन घेते मग. री गले तरी मग माझ्या सासूबाई त्या आवरून घेतात.
हा हा ह ह ते सगळ्यात महत्वाचं हो.
हो ते म्हणायचं तुम्ही ट्युशन वगैरे तिकड घेत असताना, इकड मुलांची तुम्हा चि रात नाही का खाल्लं असेल का स्कूला गेला असल का हे केलं असेल का असं.
ह
आवाज येतोय ताई आवाज येतोय?
हो येतोय ताई.
हा हा ताई बोला.
तुमचे फायदे ए तुम्हाला काय वाटतं विभक्त कुटुंबाचे काय फायदे.
अ अ विभक्त कुटुंब पद्धतीचे तर तसं फायदेच नाहीत. फक्त एवढं की थोडस
आवाज येतोय
हा येतोय ना येतोय ना
हा हा
ह
एकत्र कुटुंब पद्धतीत सगळ्यात मला तर चांगली वाटते
हा हा हा
कारण एकत एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये
सगळं एकमेकांचा म्हणजे असं नवीन जर कुणी असेल एखाद असेल असं वेगवेग वेग जात अस तर मोठे त्यांना समजून सांगू शकतात कस राहायचं पुढचे निर्णय त्यांना सांगू शकतात त्याच्यामुळे त्यांना फायदा होतो ना
हो पण म त अं म्हणजे एकत्र म्हणजे ते कस असतात प्रत्येकाचे विचार वेगळे खर तर मग तेव्हा खूप त्रास होतो असं होतं
हा हो ना
कारण प्रत्येक म्हणजे प्रत्येकच जणाला जो ब प्रमुख आहे कुटुंबाचा त्याच ते एक स्किलच असंत ना प्रत्येकाचे जसे मोठे होतात तसे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे होत जातात
हो ना हो
स्वातंत्र्य पण नसते एकत्रमध्ये
हा
तस विभक्त मध्ये कसं आपल्या वे स्वातंत्र्य असत कधी आपण बाहेर जाऊ शकतो किंवा कधीही असं काही गोष्टी आपण घेऊ शकतो निर कस एकत्र मध्ये कस मो त्यांना विचाराव लागत काही गोष्टी ल क असा
ची परवानगी मिळाली तर जाय च नाही तर नाही अ अ कस थोडे जस अ तोटे आहेत तसे फायदे पण आहेत काही फायदे आहेत तस तोटे पण आहेत असं आहे अस होत हा पण मला तर असं वाटतं की थोडं स्वातंत्र्याचा विषय बाजूला ठेवलात तर एकत्र कुटुंब पद्धतीच अ म्हणजे जास्त फायद्याची म्हणजे माझ वैयक्तिक आसं मत हा हा थोड कस आसत स्वतः तंत्रे वगैरे पण घरामध्ये सगळे एकमेकांना समजून घेणारे वगैरे असतील तर ते ते तेवढ आपण बंधन नाही ना आणू शकत कि तुम्ही आताच गेलं पाहिजे बाहेर किंवा नाही गेलं पाहिजे आसं एवढं असं बंधन नाही टाकत तसं मोठं पण मोठे लोक पण असं समजून घेणारे असले तर
पूर्वी आ एकत्रच असायचे ना कुटुंब आ ब आमच्या गावीत अजून पण म्हणजे खूप मोठ्या मोठ्या अशा या कुटुंब आहे का त्या अजून एकत्र म्हणजे दोन दोन तीन तीन जावा त्यांची मुलं पुन्हा ते तर आहेत राहतात.
हां
गावाकडे राहतात अजून.
हां आणि एकत्र कुटुंब पद्धतीत समाजामध्ये एक महत्त्वाच आहे आणि आ आधारभूत आहे ते एकत्र कुटुंब पद्धती आधारभूत राहते ना सगळ्यांना च अस हो.
हॅलो बोला ना ताई.
ताई हां बोल
आपण आधुनिकचे आता काळात कसं आपल्या जास्त विभक्तच कुटुंब म्हणजे मुलगा मुलगी अ आ जास्त एकत्र असं म्हणजे मुलं होऊनच देत नाही. एक एका मुलावरच थांबतात.
आणि हो एक आणि विभक्त कुटुंब पद्धती कस आता एखादा मुलगा सर्विसला लागला बाहेर गावी गेला मग त्याचं राह राहणं वैगे रे त्याचं आणि मग त्यांना असं त्या बाहेरून येणाऱ्या ज्या बायका असतात त्यांना पण अस एक कत्र राहू वाटत नसत. कारण, बाहेर नोकरीच्या गावी गेल्यावर त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं अस त ना त्यांना जस पाहिजे तसं राहायचं वगैरे तर मग त्यांना एकत्रित सगळे आल्यानंतर अडचण झाल्यासार ख वाटतं.
अडचण झाल्यासारखं वाटतं म्हणजे आणि विभक्त कुटुंबात असल्याने मग नंतर एकत्र कुटुंबात मग ते अ
हां नको वाटतं तस तर मग एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कसं आपल्याला अ खूप काही शिकण्यास मिळतं आणि त्याच्यात सगळ्यात मोठं म्हणजे एकमेकाचा आदर कर रायला. जास्त शिकवलं जातं त्याच्यामध्ये मान सन्मान, मो ठ्यांना मोठ्या व्यक्तींना कसं बोलायचं ते, त्याच्यासोबत कसं राहायचं? हां ताई हो हो हो ठीक आहे मला पण.
हॅलो.
हां ताई कट करा.